हो हो.
हं मला असं वाटत, दोन काॅल असेच झाले होते न माझे. त्यांच्यामुळे भीतीच वाटते, दोन वेळेस असं झालं ते.
ते ना कॉल तिथे वाढतात पण मग, मे सेकंड काउंट नाही होतं.
सेकंड काउंट नयी होतं ना, मग ते ते काउंटच नाही करत ना आपला कॉल्स मग.
आ..
आसं. अ.. तेच माझ पण, नाही होत नाही होत. आज ही तेच ये. तेच आधी होत कारण माझी पण श्रेया होती ना, त्यावेळेस मी पण नाही सोडू शकले. माझी पण पहिली मुलगीच होती, ती ना म्हणजे सासू सासरा सिलाई. करायचे. आणि हजबंड ऑफिसला आणि दीर होता तो तोही कामाला मग सांभाळणार कोण? म्हणजे राहिली मीच घरातल कामरायचं, आणि तिला सांभाळाय च आणि आज. तियेना अकरा म्हणजे, पंधरा सोळा वर्षांपूर्वी अशा होतं कणी सूना कामावर जातं. तिला ना सासू-सासरे पूर्ण सांभाळता, तेव्हा अशी स्थिती नव्हती. मग ती जेव्हा स्कूला जायला लाग लागली. मग नंतर माझा दुसरा मुलगा झाला. सात वर्षानंतर सात वर्षाच्या गॅप मध्ये पण तो. स्कूला जायला लागला तर तो, माझ्या जास्त मम्मी पाहिजेच नव्हती त्याला मग त्यांनी शिलाई. काम ही सोडलं, त्याला दादा दादी दादा दादी करत असायचा. मग मी विचार केला आपण इतके शिकलोय काय उपयोगाच ते हू आपल्या मम्मी पप्पानी आपल्याला शिकवलं आपण काहीतरी करावं त्याच्यामुळे मी विचार केला की जस आपल्या मुलांच्या शाळेच्या वेळेतच आपण काहीतरी करायचं
बरोबर हाय
त्या करता मी स्कूलची जॉब जॉईन केली मग टीचींग मध्ये आणि मला आवडतं पण मुलांना शिक वायला तर मी हा प्रायमरी जस केजी सेकंड यु के जी वैगेरा तर म्हणजे मला सेकंड थर्डचे पण लेक्चर दिले होते त्यांनी मा गच्या वर्षी पण आता टी चर्स अवैलेबल आहेत आता मी तीच के जी सेकंडच सांभाळते तर ते आणि प्लस मी माझ्या साड्या वगैरे सगळ्यांना आवडायच्या म्हणे तुम्ही कुठून घेता तर माझ्या डोक्यात अजून हे एक असं आलं का आपण साडीचा पण बिज नेस करू शकतो तर मी साड्या पण ठेवल्या साड्या ठेवता ठेवता मी ड्रेस वगैरा पण ठेवते तर फावल्या वेळात मी ते पण करते
अच्छा मग ऑनलाइन सेल करता का तुम्ही ते काय कसं करता
ऑनलाइन म्हणजे जे कुणी मागितलं तर कुरियर करून देतो ऑनलाईन मी याच्यावर इन्स्टा वर वगैरे टाकलेलं आहे पण तिथून मला अजूनही रिस्पॉन्स नाही भेटला तो प्लॅट फॉर्म नाही भेटला तर असंच चाललंय घरूनच करते
हा हा तुम्ही मला ते साडी घालून व्हिडिओ पाठवलेत तरी मी सुद्धा ते तुम्हाला मदत करू शकते म त्यात मध्ये असं
हो ना चालेल ना मी साडीचे म्हणजे मी स्वतः घालून नाही केले मी साडीचे असे व्हिडओ घेतलेले आहेत
नाहीतर मग तुम्ही मला कुरिअर केले मला मी व्हिडिओ करून परत तुम्हाला ते रिटर्न केले तरी पण मग फायदा होऊ शकतो तसा हा
चालेल ना
तसं पण करता येईल कारण का माझे आहेत फॉलोवर्स अ युट्युब ला पण आहेत इन्स्टाला पण दहा हजार आहेत आणि मी आता हे मिशोवरचे टाकते तर मग ते सेल पण होतं कारण का मी अफिलेट पण करते ना त्या एफिलेट मधन पण
अच्छा चालेल ना मग मी तुम्हाला ते व्हिडिओज वगैरा पाठवते जे मी साडींचे घेतले आहे
हो म्हणजे इंदोर साईडला आहात ना
हो हो इंदोरला
हा हा म त्या तिकडचा पॅक त्यांच्या साड्या वेगळ्या
हा कारण इकडच्या पॅ पॅटर्नच्या साड्या आपल्या इकडं अवेलेबल नसतात
तुम्ही वाटल्यास तर थोडे फोटो वगैरे पाठवून ठेवा स्टेटसला वगैरे टाकत जाईन मी मग कोणाला आवडतील ते सांगतात ना म तसं
चालेल मी फोटो देईल तुम्हाला चालेल ना तुम्ही तुमचंही कमिशन काढा त्यातून मी माझं काढेन
हा त तुमचा जो रेट आहे ते सांगा त्याच्यावर मला काय लावायचं ते मी लावीन. पाच, पन्नास, शंभर हा आणि मग जे काय आहे ते आपण सेल करू तुमच्याकडच कुरिअरचा खर्च तुमचा माझ्याकडून रिटर्नचा खर्च आहे माझा.
चालेल चालेल चालेल चालेल ना चांगली ती पण सगळ्या मिळून केलं तर सगळ्यांना फायदा होईल.
फायदा होतो आणि मला पण एक व्हिडिओ साठी हे मिळून जातो कंटेंट मिळून जातो.
मिळून जातं कसले कसले रोज पण प्रश्न पडत असेल ना व्हिडिओ तरी कसले बनवायचे.
म आव खूप प्रश्न असतो आणि त्यातून त्या ते सगळं लिहा ब लिहिल्यानंतर ते व व्यवस्थित अभ्यास करा खरच खरी माहिती खोटी माहिती सगळं
खूप आहे ना काही करायचं म्हटलं म्हणजे त्याच्यावर किती मेहनत असते ना.
खूपच आह म्हणजे मेहनत खूप आहे ते बघायला असं पाच दहा मिनिटाचं वाटून जातं पण कन पण त्याच्या मागे पूर्ण दिवस एक एक एक दोन दोन दिवस जातात निघून आव असं हाय. तयारी करण्यात ते एडिटिंग करण्यात आता रात्री मला दोन दोन तीन तीन वाजतात झोपा
वाचतात ना मी पण साड्या आणते ना आणि ते तर त्या साड्या घालाय खोलायच्या त्यांचे पिक्स टाकायचे एक सॅम्पल चे त्याचे पूर्ण व्हिडीिओ घ्यायचे आणि कोणी बघायला आलं का एक साडी नाही सगळ्या साड्या उसरून ठेवत्या. मग तेवढ्या सगळ्या साड्या घड्या घालायच्या ठेवायच्या आणि मग घरचं काम पण करायचं. पोरांचा अभ्यास म्हणजे मी आहे ना पूर्ण हो म्हणजे आपण एनर्जी तरी किती तरी करतोय.
करतोय वेळ आवो म्हणजे एक्सट्रा च असं काय करायला वेळच नाहीय. आता मी तुम्हाला अगदी खरं सांगतीये हे येतात. दिवशी पण ग्रुपमध्ये यांचे पैसे दिसले ना मी तेव्हापासून काम करायला सुरुवात केली. नाही तर मला असं वा म्हणजे मला असं वाटायचं की काय मिळणार. एवढं जाऊ दे हा पण जेव्हापासून त्या बायकांनी टाकलं ना एवढे आले तेवढे आले, म्हटलं जाऊ दे बाई तीन चार दिवसात तेवढे आले तरी ठीक आहे ना.
बरोबर आहे बरोबर आहे ना नाही नाही. नाही नाही खूप छान आवडलं मला हे की दहा मिनिट आपण जर रील बघ त्याच्यामध्ये आपण जर फोनवर कोणाशी बोलतोय
हा मला तर तो सुद्धा वेळ घालवायला सुद्धा
नाही आवडत बरोबर आहे तो जेव्हापास मी जॉब कराय लागेल तेव्हापास मला खालत म्हणजे मी खाली असत. कोणाचा टाईमपास करणं बंद करून टाकलं काय मिळणार आहे याची
जेवढं बिझी राहू ना तेवढं चांगलंय कोणाच्या आद्या मध्ये नाही.
बरोबर बरोबर बरोबर.
कुणाच्या भांडणामध्ये नाही ही बोलली तिथे विषयच राहत नाही त्याच्या आणि आपण आपल्या याच्यात राहतो दुनियात हा
बरोबर बरोबर कुणाच्या पंचायती काय करायचे आणि बे मतलबचा काही उपयोग नाय त्याचा बरोबर हाय.
ते नाव खराब करण्यापेक्षा काहीतरी करून नाव कमवतंय हे महत्त्वाच.
कमवता येईल आणि समोरच्याला कळल की ही बिझी आहे काहीतरी करत.
हा हा तरी तुमच्याकडे साड्यांची स्टार्ट टिंग रेंज काय हाय मग?
सगळी रेंज मिळेल तीनशे, चारशे. पाचशे तीनशे पासून स्टार्ट तुम्हाला ते आता आ आता श्रावण येतोय श्रावणमध्ये लेहरिया आता इन्स्टावर बघत असेल तुम्ही? तो पॅटर्न मिळेल चुंदडी मिळेल लाल, पिवळा जसे गनगोर मध्ये माणसं
सध्या जे चा चालतील या सीजनला आता गणपती वगैरे पण येत आहेत वगैरे. तर त्यांचे फोटो पाठवा माझ्याकडे काही रिक्वायरमेंट असतील तर मी सांगेन तुम्हाला
ते तुम्हाला गणपतीमध्ये काटा पद्राचे चालतील का
काठा इकडे आता मा मा आमचा महाराष्ट्र पट्टा पडतो ना कोकणात. या साईडला तर मग काठापदराच्या वगैरे पण चालतील. पण तुम्हाला सांगते एकाच कुरिअर मध्ये दोन, तीन टाकल्या ना वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या हा तर मग ते दा खवता येईल म्हणजे मी ती साडी घालून दाखवेन.
सांगू तुम्हाला ते तर गणपतीमध्ये लागतात पण आता जे इन्स्टावर जे बघतात ना ती साडी हवी असत ते सगळ्यांना की ही आता ट्रेडिंग मध्ये चालते तर मी आहे ना ट्रेंडिंगच माल आणते ट्रेंडिंगच चालू देते की हा आता हा पॅटर्न आलाय. महेश्वरी सिल्क नाही सिल्क नव्हती आणली मी. आता जी गोटापट्टी जास्त चालली होती कॉटन बी होती माझ्याकडं. कॉटन पण आणल्या होत्या सिंथेटिक तीनशे रुपयाला.
अच्छा.
हा कॉटन तीनशे सिंथेटिक साडे तीनशे.
तुम्ही हा आपण एखाद दोन साड्यांच आधी करून बघूया. काय दोघींचं पण नुकसान नको त्यामध्ये.
नाही बरोबर आहे ना ट्राय करायला काही हरकत नाही.
ट्राय करून बघूया आपल्याला त्यात कायतरी वाटलं आहे याच्यात करण्यासारखं का तर मग पुढे कंटिन्यू करू आप आपण हा आणि इंदोर नाशिक काही लांब नाहीये त्याच्यामुळे फारसे काही कुरिअरला चार्जेस नाही लागणार.
नाही मी पाठवल्या नाशिकला खूप सारा म्हणजे ना मागच्या वेळी जो गोटापट्टी त्या साड्या आल्या ना खूप कुरियर केल्या
करून ठेवा मी पण सेव करते.
चालेल चालेल मी हा नंबर सेव्ह करते ना तुमचा हम्म.
काय एवढं काय कुरअर ला चार्जेस लागणार नाहीत. ते आता ते वेट वर राहतील. हा हा.
मग, आणि चाललं तर मग आपल्याला तोही खर्च आपली त्याच्यातून निघून जाईल कुरिअरचा खर्चही काढता येईल आपल्याला त्याच्यात
हा साड्यांमधूनच.
ट्राय करायला हरकत नाही मी तच विचार करते आता ड्रेसचा पण आणणार आहे मी.
हां हां हां
ड्रेस वगैेरा पण आणू-‍- कारण मला रिस्पॉन्स ड्रेसचा चांगला मिळाला मागच्या वेळेस मी ड्रेस ठेवले होते ना. नाशिकला पण कुरिअर केले होते मी. ते सगळ्यांना आवडले होते तर ह्या वेळेस पण परत आणण्यायचा विचार चाललाय माझा.
कर्मच्या वगैरे ग्रुप आहे ना तिथे पण टाकायच्या अहो.
अरे तिकड काय सगळ्यांना अस ब रिस्पॉन्स नाही देत, बघितलं कोणी बघितलं ना बघितल्यासारखं असं. काय मण मी आवडत आपण टाकायचा.
नाही, नंतर काय पण ठीक आहे जाऊ दे पण मी आपला व्हिडिओ आपली माझी झाली ना का मी करते लिंक शेअर दथे कोण ज्याला बघायच तो बघेल नाही बघायच तो करेल पण आपल्या मनाचं समाधान बाबा मी टाकल. केलं.
टाकलंय बरोबर. छान काही नाही तरी आपडे हम्म.
हा एखादं, एखादं तरी कोणी असतं की बघणार असतं. काय चा एक, एक व्यू आला तरी खूप असतं तेला.
हम्म हम्म हम्म.
हा.
बरोबर मी पण माझ्या मुलाचे व्हिडिओ वगैरे युट्यूबवर ट्राय केले होते पण मला. त्यांच्यात काही व्ह्यूज मिळालेस, नाही, त्यांच्यामुळे परत ते सोडलं मी खूप घ्यायला ते ना म्हणजे, एका दिवसातून तुमचे चार पाच व्हिडिओ गेलेच पाहिजे असं काही असत.
हो मग चार पाच म्हणजे बघ आठवड्याला तुमचे लाँग व्हिडिओ गेले पाहिजेत, चार पाच तरी लाँग व्हिडीओ गेले पाहिजेत शॉर्ट व्हिडिओ रोजचा एक तरी दोन गेलाच पाहिजे. पण आता मला पण एवढं काही जमत नाही, जसं जमेल तसं मी करते.
एनर्जी किती हिजे पाहिजे त्या गोष्टीसाठी काही हे करायचं ते करायचं.
आणि त्यातून त्या जेव्हा एडिटिंग करतो तेव्हा पूर्ण माइंड आपला एकदम शांत.
त्याच्यात पाहिजे कोणी बोलला नाही पाहिजे, मला माहिती आहे ना मी मुलांचे व्हिडिओज बनवते ना. एक्टिव्हटीचे तेव्हा माझं डोकं पूर्ण म्हणजे,
मी असे स्कूलवाल्यांचे पण व्हिडिओ बनवून देते. म्हणजे एक्टिव्हटीज वगैरे असतात ना डा हा म त्या व्हिडिओमध्ये क्लिप वगैरे मी क ते बोलतात आज आमच्या स्कूलमध्ये ही ऍक्ट्ट ॲक्टिव्हटी आहे. मग तेव्हा जाते मग एडिट ते स क्लिप घेते मग घरी एडिट करते आणि मग त तिसऱ्या दिवशी मग त्यांना ती व्हिडिओ मी प्रोव्हाइड करते. करते. म एका ह मग एका व्हिडिओचे हजार रुपये रूपये घेते. एडिटिंग आणि ते सगळं सगळं म्हणजे पूर्ण शूट वगैरे सगळं आपलंच ना. त्यांच्यामुळे मग हा तर ते सगळं एका व्हिडिओचे हजार.
किती मेहनत. काही कापावं लागत काही टाकावं लागतं वेळ जातो पूर्ण म्हणजे कुठंच नाही गेला.
तीस सेकंदची रील दिसते ना ते ऍक्चुली सात आता दहा मिनटाचा इव्हन तुम्हाला आता हा माझ तुम्ही लॉग व्हिडिओ बघला सहा मिनटाचा. आता आजचा तो बोलतोय तुम्ही तो सहा मिनिटांचा दिसतोय पण तो करताना मला किती एडिट. करावा लागलाय त्या इमेज तश क्रिएट करून घ्या इतका मेहनत आहे ना त्याच्या मागे पण. वेळ कुती जातो आपलं इंटरनेट जात मग.
ण्यासाठी सुद्धा बरोबर आहे, खूप मेहनत समोरच्याची त्याच्यावर हा विचार नाही करत. का तुमच्या एक लाईक केल्याने समोरच्या ना पैसे येता
नाही आणि हे आपले लोक आहेत ना हो आपले लोक ते असे मुद्दामून. हा मुद्दामून करत नाही अहो लाईक वगैरे किंवा कमेंट म्हणा किंवा व्हिडिओ आपण टाक टाकला तरी बघणार सुद्धा नाही मुद्दामून.
समोरच्याला पैसे नाही भेटले पाहिजे ना असंय त्यांचं. चालेल ओके ओके ओके करा हा ओके.